हॅलो हा.
काय करताय?
बोल कि काय नाही हाय की बोल.
हां हां हां तुमची बचतगटाची मिटिंग होती ना ओ झाली काय?
हा झालि की.
हा हा हा तेव्हा काय कुठं बाहेर गेलेलात का काय? मग
नाही नाही बाहेर नाही.
हं
ए आमच्या दहा महिला होत्या त्यांच्यातली एकटी एकटीच्या घरी घेतलेत.
तिथे केलत काय मग जेवण वगैरे केलेलं.
तिथंच केलत त्यांच्या घरी जेवण केलत.
तिथच केलत व्हय बाहेर जाणार होता ना तुम्ही?
बाहेर जाणार होतो खरं नाही गेलो. इथच म्हणल्या कुणाच्यातरी घरी करूया उगच खर्च वाढतोय.
हा.
म्हणून म्हंटलं त्याच्या कुणाच्यातरी घरीच करूया म्हटलं.
हां.
मग घरी केलंत जेवण इथं आमच्या एका महिलेच्या
हा हा हा.
शाकाहारीच केलत.
हा.
मग आम्ही बारा महिला आहे आणि सगळ्यांचं मिस्टर होतं बारा दुणे आमी चोवीस चोवीस माणसांचं केलत.
हा हा हा बाहेरून काय मागवलं नाही काय?
बाहेरून नाही. घरीच सगळं बनवलं बाहेर उगच म्हणल्या खर्च द एक ताटाला एक ताटाला दोनशे रुपये घालण्यापेक्षा दोनशे ऐंशी रुपयेन ताट
त्यापेक्षा म्हंटल्या घरीच
हा हा हा बरं झालंय की मग तस ते मग काय काय बनवलेलं.
हम्म. पनीर, काजूची भाजी. परत भरलं वांग डाळीची आमटी.
लयी काय काय होत.
मसा हा पांढरा भात होता मसाले भात का नाही पांढरा भात होता. चपाती बाकी उडदाच पापड. परत शेवयाची खीर केलती.
हा.
शेव शेवायची खिर केलती.
मग सगळी हारलेत ती.
हा हो सगळी होतीत की. मग गेली वर्षी एक ताटाला एकशे ऐंशी रुपय होत. दोनशे ऐंशी रुपय ताट जेवलो होत बाहेर. हाटेल मध्ये मग आता आम्ही तीन-तीनशे रुपये काढलत. तीन-तीनशे रुपये मधी दो आम्ही बारा महिला आणि त्यांचं सगळ्यांच मिस्टर जेउन आणि जेवण उरलत.
आणि शिल्लक राहिले.
होतं काय.
हं.
मग भारी की भरपूर काय काय केलता मग तुम्ही जेवण.
जेवण पण भरपूर झा होत आणि अ हे पण म्हणजे हॉटेलपेक्षा आम्हानी भारी वाटलं ते.
हा हा. ह तर जेवण हे तुमच्यापैकीच कोणतरी केलत ना.
नाही सगळे मिळूनच आम्ही.
हा.
एक सगळ्या मिळूनच आम्ही तर किती बारा बायका आहे की नाही. सगळ्या मिळून मिळूनच आम्ही कुणी भाजी दोघीनी केल्या.
हा.
एकीनं कणिक मळलं दोघींनी चपात्या लाटल्या. किन इकडं भात केला असं सगळ्यांनी मिळून केलं. आणि जेवण हॉटेलपेक्षा एक नंबर झालत. हॉटेलचं जेवण आमण गेल्या वर्षी एवढं छान झालत जेवण.
मग मजा आहे मग.
सगळ्यांना आवडलं आणि खाईल तेवढं. खीर पण आम्ही खवा तेन घालून खीर केलती दूध फक्त दुधातली केलती.
खवा घातलेला. त्यामुळे घट एकदम छान अशी खीर झालती.
आम्हाला हॉटेलचं ते वाटलं गेल्या वर्षी ती आमचं उगाच पैशाचं पैसे वाया गेलं इतना रिक्षा करून गेलो. येता वेळी रिक्षा जाता जाता वेळी आम्हाला ती चारशे रुपयेला पडलय फक्त एकटीचे.
एकटी एकटीच होय.
एकटी एकटीच चारशे रुपयेला आमच्या रिक्षाचं भाडं. परत ते ताटाचं दोनशे ऐंशी आणि आता हे तीनशे रुपये येत आम्ही दोघ दोघं प्रत्येकीचच दोघं दोघं जेवून बारा दुने चोवीस जेवून आणि एक पाच सहा माणसं माणसाचं जेवण आणि शिल्लक राहिलं पाच ते सहा माणसं. होय भाज्या उरलेल्या, खीर उरलेली. भात उरलेला, चपाती उरलेली आणि साहित्य आलेल्यातलं आणि थोडं थोडं राहिलेलं. बाजार जेव्हा आम्ही केलता तेव्हा होय.
मग आता ते
ते काय आम्ही के जा ज्यांच्या घरात केलं गॅसवर त्यांनी त्यांचा गॅस वापरला नाही.
मग ते हात ते आम्ही साहित्य काय आणलं नाही गॅस वापरला त्यांनाच राहू दे म्हटलं आम्ही. सगळी भांडी त्यांच्यातलीच. गॅस त्यांच्यातला सगळ म्हणजे घरात त्यांच्याच केलं भांडी पण त्यांचीच
होय साहित्य सगळं त्यांच्याच होतं म्हणल्यावर.
मग आम्ही ते उरलय काय तिकडे लक्ष दिलं नाही राहू दे म्हटलं.
हा मग तिथेच ठेवून आला काय?
हुम तिथेच ठेवून आलो ती काय आमच्या गटातली महिला ये म्हटलं असू दे
हुम हुम जेवण वगैरे पण सगळं तिथेच ठेवलं असशीला मग.
नाही कोणी भजन हो कडू नये पाऊस होईल होता मी काय आणलं नाही पण कुणी कुणी खीर घेऊन आली कोणी भाज्या आणल्या तिला पण संपणार नाही ती त्या महिलेच्यात पण ती दोघेच असल्यामुळे ती म्हटली ठेवून पण मात्र होणार. त्यामुळे तिनं तुम्हाला पाहिजे ते शनी घेऊन जावा म्हटली.
तवा थोडं थोडं
हुम ते कोण कोण आणलय पाऊस तानी यांनी काय आणलं नाही पाऊस होता त्यामुळे न्या म्हटली ती. त्यांनी काय नाय आणलं कोण कोण दोघी तिघींनी घेतल्यानंतर काय आणलं नाय सगळ्यांनी पण दोघी तिघींनी आणलंय.
हुम हुम हुम.
म्हटलं असून तिकडं कुठं हुम कार्यक्रम मस्तच झाला आमचा. आणि आता अष्टविनायकला जायची तयारी आहे दिवाळीत.
दिवाळीमध्ये
हुम. सगळ्या आता आत्तापर्यंत आम्ही गट काढल्यापासून जायाचं जायचं म्हणतोय. जायचं काय घडणं झाले आ आता दिवाळीत कायचा जायचं म्हणालोय आता बघू आहे बाहेर पडेल तेव्हा खरं.
चालते की मग आता ठरवा जायचं भारी आहे मग गेल्या सात
ठरव ठरवलंय पण आता जा निघू तवा घरात न. कारण खर्च जास्त आहे.
ते
आता जायचं म्हटलं तरी पण दहा ते बारा हजार रुपये खर्च आहे. का एका महिलेला म्हणजे दोघं हा दोघं दोघं जण जायचं. बारा जणी त्यांचं बारा जणीचं बारा मिस्टर.
होय.
त्यामुळं पैसे तेवढे लागणार नाही जास्त खर्च होणार. आता बघू जायाचं जायचं तर म्हणायला लागल्यात बाहेर पडायच्या वेळेला खरं
होय तेच कि जोपर्यंत बाहेर जात नाही तोवर नाही कळतते.
तेच तर.
फिक्स काय नसते.
फिक्स काय नाही त्याविष बोलणे झालंय.
आता बघू काय होतंय.
छान झालं खरं जेवण पण छान झालतं. निवांत धगधग नाही काय नाही मागच्या वेळी कसं अ रिक्षाने गेलो त्या हाटेला जेवलो प आणि परत आलो पाऊस एक. काय ते बरं वाटलं नाही हे भारी वाटलं आणि गेम खेळल्या.
तिथं गेम पण खेळल्या ग बायका. म्हणजे डोळ्याला रुमाल बांधून दुसरीचा मेकअप करणे.
काय ते?
गेम होत्या ग, जेवण आधी आम्ही दुपारी गेलो. एकीन डो डोळ बांधायचं आणि दुसरीचा मेकअप करायचा.
होय.
हा.
मग असं काय कोण हे केलत मगं ते.
मी आलतो घरी सोड. गोलूला आमच्या बरं नव्हतं त्यामुळे मी काय तिथं थांबलो नव्हतो आणि हो त्या बाकीच्या बायका ती डोळं बांधायचं आणि तिला समोरची ला लिपस्टिक लावायची पावडर लावायची. कोण तोंडा कोण तोंडाला लावली कोण गालाला लावली. असं करत होत्या. अ परत हे घेतले अभंग तेन भज भजन घेतलं.
हा.
कुणाला अभंग येते त्यांनी अभंग म्हंटली.
छान मजा आली असल.
हा मज्जा आली होय विठ्ठलाची गाणी तेन आता आषाढी वारी आली त्यामुळ जास्त विठ्ठलाचे हे होत सोड अभंग ते.
हा हा.
छान म्हणली जेवण करताना पण भजन म्हणत जेवण करत्या.
कधी वेळ गेला काय कळालच नाही. स्वयंपाक आवाज आला तुझा झालं व्यवस्थित.
तेच बरं झालं. असं पण कुठे बाहेर जायला भेटत नाही.
होयं बाहेर जायला भेटत नाही तरी म्हणत्या बाहेर बघूया. खर घरातली म घरातच करूया म्हंटली. बापय म्हतय गोड कशाला बनवलंसा. नॉनव्हेज करशीला का नाही.
हम्म.
मग आमच्या ती थोडी कशी ग शाकाहारी खाणार हाईत. थोडी मौसाहारी मगं म्हटल्या उगाच कुठं वेगवेगळं करायचं एकच करूया म्हटलं. आणि ते बरं वाटत नाही चमचे तिथ एकत्रच जेवण त व्हेज, नॉन व्हेज. म्हणतो शाकाहारीच केले.
चालत बरं झालं बाबा गेल्यासाठी, चालते की.
हम्मम.
चालते मग तुम्हाला लावतो मग आणि फोन.
हा हा.
चाल.